हा बोल की. हा यायलाय, बोल.
झोपल्यास काय?
नाही ग. काय कराल्यास? जेवलीस?
नाही अजून. तू?
मी पण नाही बाई. आत्ता जेवायचं बघ.
हा, हा. काय करायल्यास?
काही नाही बघ बाय, बसलं निवांत. आज जरा असं काम लय होतं गं.
हा.
कामावर मग दोन्ही टाईम गेलतो का आज.
दिवसभर गेलती तस काय.
वय ग दिवसभर गेल तर पण कंटाळलय.
ह हम्म हम्म
बोल आणि काय म्हणतेस
ह काय नाही बघ बसल आहे काय करू आण बाई.
ह काय फोन नाही पत्ता नाही कुठं आहेस.
काय करू सांग बर रिचार्जस य माझा फोनचा बसले ब कोण दिन पण झालंय बाळ मला
कोण द्यायला कशाला पाहिजे कार्याचं काय केलेस पाहिजे
कार्याचा गा बसक जाख.
अ म्हणजे तू जर राकून ठेवणार घरच्यांचा खर्च करणार बा तू. हम्म चांगलं काम आहे किथझून
मग ते का. ते काय त्यांनाच ग असं कर्दी तरी खर्च येतोय मग घालायला लागते बाळ..
ह ते पण.
ब परवा कॉलेज मध्ये मी चुकून आहे की नाही. फी भरताना पैसे पाचशे रुपये कमी घेऊन गेलतो पाचशे रुपये. माझ्याकडचच घातलो.
हय.
मग असं घालायला लागतात.
सपल हयच.
हम्म.
ह मग अग माझी कास्त व्हॅलिडिटी आली ती.
अली कॉँग्रॅच्युलेशन अ सेलब्रेशन.
खरच तेच बरचते ते काल गेल तू ग कोल्हापूर. नागपूरला मी मम्मी आणि संजू गेलतो बारकी बईन. मग माझं तेवढं बघितल ते आलं त्यास् व्हॅलिडिटी.
हा.
नकीी आय टी कॉलेजला तेवढं जाऊन आलं.
आणि परत जाऊन आलीस.
मम्मी यांनी बारकी बघितली तू.
ह.
तू मिीस गेल तु की.
जरा..
हा हा हा हा हा हा हा.
अगं मी आहे तू तू मला सांगितलेलीस की बा
हा तुला सांगितलंलं ना मी गे तेथव्हा.
पूजे बईन घेलता नववा.
हा हा तेच क ते आणि मीच गेलत का.
आणि आता मम्मी बरोबर गेलेस.
हा म्हणजे आता मम्मी येतो म्हणलेली ग
हा हा.
जाऊन बघून आलो हॉस्टेल वगैरे सगळं बघून आलो अगं. छान आहे होतं के आय टीचं हॉस्टेल.
छान आहे ऐकलोय सोड मी.
म्हणजे अस सगळं रूम वगैरे चांगले आहेत आणि. तिथंच के आय टी ला घेतलं तर हॉस्टेल लावण पण चांगलं वाटलं म
हा हा तुझ काय डिसाईड झालंय.
काय कळ ना बाई अजून पण डिसाईडच महिना झालय.
हुशार आहेस.
तुझं झालं फिक्स.
डीसाईड. नाही बाई मी आता ओपन मधन भरलोय तू बघितलं असेच परवा.
होय सोड तरी पण ग.
आता काय आता कुठलं आता घालणार कॉलेज बघूया कुठलं येईल तेव्हा घालायचं.
हम्म हम्म हम्म संजी एन म्हणाल ती.
आमच्या घरातली
हा बोल की बोल.
आमच्या घरातली त डिकेटीच म्हणतात.
होय.
हम्म इथल्या इथे जवळ होते ग.
सगळं सोडून आलेच का इथं चांगलीच वीपीआय कुठे गेलं तुझा.
अरे म्हणजे घरातले सांगालात बा
मग तू काय करणार घरचे सांगायला तिथं घेणार.
उभा कॅप राऊंड यायचा.
अगं भेटते का तुझ्या पर्सेंटेज ओपनला तेवढं भेटते असं कसं म्हणतेस भेटत नाही.
काय माहिती बाई आता.
भेटतय ग कोण म्हणताय नाही. होय सोड काय होईल ते होईल.
खोटं नशीब आहे तिथे तर जायलाच लागणार आहे.
सगळी नशिबावरच डिपेंड आहेत बघ.
हो तुझी तब्येत ठीक आहे काय.
हाय हाय बरी आता चालू आहेत नाहीई परवाच गेल तू हाय आता बरी वाटाली. तर नाही जर बरं वाटलं तर बघूया.
तेच आणि परत हे काढून घे म्हणजे कळते की झालेय का नाही ठीक.
हम्म बघुया बरं झालं तर नाही बरं वाटलं तर जातो तरी पण बर आहे पहिल्यापेक्षा
आणि जरा चायनीज ते खायचं बंद कर बाळ.
होय बाय होय बंद कर
खाला ख खा खाल्ला तरी पण त्यात हजिनोमोटो मोठं त्यान घालून
हा खायचं नसते ना ते.
हा. खर तरी पण चायनीज जरा बंद कर बा
ह् चायनीज बंदीच कराय महिना जर झाल बाहेर तर काहीच खाल्लं नाही आहे बग. वाजत जरा मगाशी पाणीपुरी खाल्ले र फक्त ते पण लईन जराच खाल्ले दोन चारच.
हम्म जरा कमी जपर्यंत हे कर खरं चायनीज तेवढं बंद कर.
हो ग चायनीज बंद करायला पाज लय सवय पडलेली ग मला चायनीज खायची मधूनच दुखाले ते.
माझा भाऊ पण खातोय बाई ऐकतच नाही
सांग बाबा लई हाल होत्यात खाऊपर्यंत काय वाटत नाही.
मी विसरलो बाई सांगायचं तुझं तिला सांगायला पाहिजे.
सांग की सांग मग आणि काय?
काय नाही बघ, बसलोय!
ते काय हम् हम्म,
बोल की, काय बोलालतीस?
ते कार्याच व्हॅल्युडेशनच टास्क, बंदच झाली वाटतं.
होय, होय बंद झाल्यात. त्या आता, अजून यायचं आहे ट्रान्सफ स्क्रिप्शन टास्क आलं ना, व्हॅलिडेशनचं पण येणार, असा ग्रुप वर, मेसेज केल्यात की त्यांनी.
होयसोड, मी पण ते ग्रुप अपडेट आहेच कि, सारखं बघायच, लागलोय, चांगलं आहे ना खरं, ते घरात बसून तेवढंच.
होय चांगला आहे, स्टुडंटसाठी लय चांगलं आहे हे,
होय कानी नाही, घरात बसून इन्कम पण चांगला मिळतो,
तेच की, जरा आपल्या शिक्षणावर आपल्याना खर्च करत ते नेतोय रे, आपला आपला खर्च.
मग तेच की, आपलं तेवढच डेली चा खर्च निघून जाते,
तेच की,
मग आणि काय, म्हणतेस.
काय नाही बघ,
निवांत.
निवांतो आल्यापासन, तर काय, काय उगच ते फोन बघायचं, ते बघून, बघून ते पण कंटाळाळ आल्या आता. ते टास्क पण येत होती, ते पण आता बंद झाल्यात,
आणि टास्क येत तस, कस जरा दिवस जात होता ग, आता हे किती मो, बाईल बघायचं अस की,
आज तर मी दिवसभर, गेम खेळलो बघ सकाळी,
काय, गेम खेळलीस? कुठली?
ते जॉईन करायचं ग नुसत, नाव काय माहत नाही मला, ते असं सगळं जॉईन करायचं, एक लाईन झाली की नाही ते, ऑटोमॅटिक जाते उडून.
ब्लॅक बॉसेत ती, माझ्याकडं पण, आहेती गेम.
तेवढं जॉईन, एक लाईन झाली की नाही, सगळं असं फोडायचं तिला टायमिंग असते, वरवरर जात असते. नाही तर ते, डायमंड वगैरे कलेक्ट करायचं. असते एवढं,
हा ब्लॉक ब्लास्ट आहे मग ते, हा सेम माझ्याकडे,
हा ह, तेखेळत बसतोय, मग आणि परत ते, दिवसभर खेळल, जेवलो झोपलो,
हम्म,
आणि उठलो, म आणि काय करू,
काही दिवस जात नाहीत, बाई पटपट खरं, कंटाळा येत, मग काय तर, आणि काय म्हणतेस विशेष,
काय?
आणि काय म्हणतेस, म्हंटलं विशेष,
काय नाही बघ,
निवाअंत,
निवणताय,
तुमचं पण तेच,
निवतं काय आता काय आता, कधी कॅब प्रॉम चालू होते काय माहित,
काय माहितीय बाय आता कधी चालू होतेली. मलत बा फ. आता ह आपलं तरी कॉलेज कधी चालू होईल काय माहिती.
क मिळे आता मे बी सप्टेंबर.
अ अर्जुन. जुलै.
हा आता जुलै त्या निम्म गेलंच की.
हा जुलैही गेलेत सोड.
मग आता त्यानंतर आता अजून लिस्ट लागायची. लिस्ट लागल्या नंन्तर काप्रवून चालू कॅपरावून राऊंड होणार प चार मग त्यानंतर मग आपण ऍडमिशनला जाणार मग स. सप्टेंबर मध्ये कॉलेज चालूणार.
सप्टेंबर होईल म्हणजे ऑगस्ट महिना पूर्ण जाणारच पट. ज
म मिड मध्ये किंवा स्टार्टिंग मध्ये.
हम्म एवढं करूपर्यंत जा आलं आणि एक सेमिस्टर य त्या तवर गेल्या गेलं की.
वय गेयला गेला की एक सेमेस्टर येत्या.
काय शिकणार आहे मास्तर कि देवजण. तू आणि प्रीती बोललेला आलत ग मला. एव तू आणि प्रीती ल आलत तुझं आणि प्रीतीचं मनात.
काय काय बोललेलं.
इतकं काय आठव ना पण कॉलेज बद्दल आणि. ते अर्पिता कोणती रत्ना त्यांच्याबद्दल काही काय बोलत होता बघ.
हा हा
त चाल उत जास्त.
हा तेच ते मग ते आरपी त्याला जॉब वगैरे लागले ना मग ते सांगाल. कॉलेजच्या बद्दल म्हणजे ती रत्ना भीपीलाच आहे ना.
हा हा.
अच्छा मग.
हम्म हम्म.
त वि पीलर कॉलेज आहे प्रीती न विचारलेली. तिला चौकशी कालेली. वय चौकशी काढली.
अ इंटर्नशिप कुठे मिळत नाही काय ग.
अ इंटर्नशिप आपल्याला भेटते की आपण जाऊन चौकशी करून यायला लागते बा.
कुठे जा यायला पाहिजे काय माहितीय आहेेत.
कंपनीमध्ये जायचं नाहीतर कुठल्या तरी क्लासमध्ये जायचं.
हम्् ते हे बर. डिग्रीचा सर्टिफिकेट फॉर्म. कुठ कसं भरलेस?
हा भक्तीन कालच भरली ते पण संध्याकाळी.
हम् हम् कस मागवलंस म्हणजे तिथंच जाणार आहेच काय पोस्टां.
पोस्टर नाहीही मगोल.
तिथच जाणारच ना नाही मी. पण भरणार होत तेच म्हटलं तू भरलास काय आचार.
हा भरून घे की.
हम् तेच त्याच्यातलं थोडं काही कळाल नाही तर तुला विचारणार होतो तू भरलीच नाहीस ना.
ह नाही भरलो काय तर मग असलं तर मग भक्तीला फोन लाव किती सांगत्या.
हा सांगते स्वरूप दिला पण परवा मी हच विचारलेलो सांगते असं काही नाही. विचारतो की तिला काय कळालं नाही..
तेच क प यार नंबर टाकलो ना आपलं..
सगळी इन्फॉर्मेशन येत होय मी पण थोडं ट्राय केलं.. म्हणजे मी कामावरच्या पीसीवररच भरणार आहे ना चालत.. दे कीच येत म्हणा देतात तेनी काय भरायला.
मग तेवढं भर तू बस्टू ना मागवणार आहेस का तिथे जाणार आहेस.
हवी पण येणारच तथू.
हम्म चालते सगळी भेडतात रे आपले वर्गातली. एकदा सगळ्यांना भेटून म्हणजे गेट टुगेदर होते.
झालं ना शेवटच आहे आता काय राहाच.
तेच की शेवटच आहे आता.
काय एकदा शेवट असते भेटायचं प त्या दोघी पण नाही म्हणले याला. बघूत हम् सगळे जात. ता ना काय हजारोजण जात असतात जायचं कणा सोबत तर. नाही म्हटलं तर शेवटी पालं खायचच की. आमच्या घरच काही येतातच चालते ग.
चालते हा हा चालते. हा चालते ठेवतो ठेवतो.
चालते चालते.
ह.
हम् चेव काय.